हॅलो हा बोला हा हा यथोय बोल ना
ओके नाव वेगळं आहे का ग याच्यावर
नाही तेच गायत्री बघ
हा मी बघितलं ए ग नाव नाही म्हणायचं ना
हा
आपला लावला सांगायचं बरं बोलायचं आता आपल्याला पर्यावरण पर्यावरणातपूर झाले बाबा पर्यावरण
काय होतं एका टॉपिक वर
काय नाही तुमच्याकडे मस्त काय म्हणतात ना ते विमानाचा कारखाना आहे ना त्याच्यावर बोलून आपण
हो चालेल ना एअरपोर्ट वरती एअरफोर्स वरती एअरफोर्स वर
ते कसं देशासाठी चांगलंच आहे म्हणजे त्या त्यासाठीच हे करतात ना ते
हो ते पण
आणि पण वाटत असं ते हम्म. विमान बनतात का विमानाच बाकीचे पार्ट असतात आणि पूर्ण विमान शेवट
नाही नाही. पार्ट बनताच बनता पण पूर्ण विमान पण बनत
हो हो ना हम्म.
हो हो पुर्ण
एकदम असं मध्ये जास्त जाऊ देते नाही ना कोणाला तिथे
नाही नाही जे लोक म्हणजे काम करत ना अेंडेन्स वाले किंवा जॉबवाले त्यांनाच ह त्यांनाच आणि एक दिवस राहतो ना आपल्यासाठी अ जेव्हा त्याच्या वाले ते आनं आनंद मेळावर राहतो तिथं.
हो का पण ते पण असं बाहेरच राहत अस बाहे त्यांच्या प्रिमा
नाही डायरेक्ट मधी मध न येतात दाखवायला कसं बनतात.
हो का आतमध्ये नता अरे वा होतीेत हो तिथ ते कधी असतो ते.
आता झाला महिन्यापूर्वी झाला तो ना कधी असतो माहिती का एप्रिल मे ला असतो चालू म्हणजे
अरे वा अरे बाप रे आम्हाला नाही माहिती पडत ना असं ते पडलं तर जाईल ना माणूस बघायला असं काहीतरी म्हणजे थोड वेगळं.
हा वेगळ चार दिवस असतो लागू पाठ म्हणजे असं
हा हा आणि काही एंट्री फी वगैरे असते का त्याला.
हा असते वीस तीस रुपये फी अस
हा हा ठीक आहे ना एवढं काही नाही असं पण म्हणजे का बा असं का फ्री मध्ये.
हो एंट्री फी असते पण मध्ये खूप बघायसारखं सारखं आहे पार्ट कसे बनता काय कस करता एक मिनट थांबा तुम्हाला आवाज नाही येणार विमान आलय कोणतं.
ऊ नाही जाऊ दे काही नाही येतोय मला आवाज काय
येतोय ना तेच ते
येतोय येतय तिकडे विमान येतात त
कंटिन्यू येतात कंटिन्यू येत राहताना तर आवाज नाही येत. घरात कोण काय बोलत ते समजत नाही लवकर. हो तेच ना.
हम्म चांगल आहे आपल्याला एअरपोर्ट जवळ आहे.
नाशिक हा तेच ना.
अरे गावाचं नाही घ्यायच यार.
मला नाही वाटत तो कॉल होईल असं.
अच्छा.
नियम वाचायचे जरा व्यवस्थित. आपला आपला परिचय नाही द्यायच चा आपण कुठलं आहे काय आहे ते नाही द्यायचं. कॉल रिजेक्ट करतात ते म आपण फक्त आपण जे टॉपिक वर त्या टॉपिक वरच बोलायचं बाकीच दुसर नाही काय बोलायचं.
अच्छा. आजकाल नाशिकला पण किती रस्त्यांचे काम चालू इकडे तिकडे ना.
चालू आहे सगळीकडच चालू आहे तशी.
खड्डेे वगैरे.
गाव म्हणजे आता कस आहे ती कुंभमेळा- तिकडे कुंभमेळ्याच्या धर्तीवर काम काढलेत त्यांनी सगळे कुंभमेळ्याच्या याच्यावर. कुंभमेळ्यासाठी चांगलं बनवायचं त्यांच्यासाठी मग त्यांनी ते रस्त्याचे काम काही पाईपलाईनचे काम बरीेचशी कामं चालू आहे- काही ती काही- काही डांबरी करण च मग शीमेंटी -करण- करणं.
अ हा.. आजकाल डांबरी सोडून शिमेडी
हो सगळीकडे शिमेट -शिमेटचा रस्ता त्याच्याने काय होतय, उष्णता खूप वाढते त्याच्याने. त्या शीमेंट च्या रस्त्यामुळे म्हणजे असं काही ऊ- ऊन उटन वगैरे असतं ना असं जमिनीमध्ये कसं पहिले जमीन अस असायची त्याच्यामुळे ऊ -जमनी च्या हेच्यात ची -ऊन जायच- तस हे होत नाही त्या शीमेंट च्या याच्यात शीमेंट शिमेंटच्या येण्यात परावर्तीत होतं उष्णता त्याच्यामुळे जास्त उष्ण आता वाढते जास्त उष्ण- ह्या वेळेस तर किती- तापमान चाळीस- बेचाळीस च्या पुढे गेलेलो.
गेलेलो होतो आणि अजून पण आहे न.
हो अजून पाऊस येत नाही. त्याच्यामुळे जास्त उष्णता होऊ शकते. पाऊस यायला पाहिजे बाबा -आता.
हा ना आता सांगताय पंचवीसच्या पुढं.
हं.....
पंचवीस तारखेच्या पुढे सांगतायत.
ह काय माहती बघू आता अठा- वार अती हवा चालू होती ना म अ अठरा तारखेला काही ठिकाणी अठरा तारखेला बंद होई बंद होईल काही ठिकाणी एकोणावीस ला बंद होईल काही ठिकाणी वीस -ला बंद होईल, या हवा म्हणजे जेव्हा वार चालू येत ते वारे बंद झाले त्याचे त्या नंतर पाऊस येईल अस सांगितलेल, आता हवा -आता ह कमी झाली थोडी थोडशी
हा. ह..
हवा -कमी झाली आता आहे चान्सेस पाऊस यायचे बिचाऱ्या -शेतकऱ्यांचे -किती होत ते पेरनी लांब- त्याच्यामुळे- पेरणी लांब पाऊस लांबणीवर गेला त्याच्यामुळे पेरणी लांबणीवर कुडलं -म्हणजे काय- म्हणतात त्याला
पण लांब म्हणजे नाही का?
सायकलच बिघडून- जाते ना ती सगळी.
हम्म.. या वर्षीेत नाही लेट पाडला दरवर्षी येत
हूं मागच्या वर्षी तर मे मध्ये चालू झालं होत ह्या वर्षी काय ते येनी न येल त्यांच्यामुळे झालय ते. एल निनो - एल निनो वादळ आलेलं ना ते प्रशांत महासागरामध्ये
हा- हा बरोबर
त्याच्यामुळे पाऊस लांबलाय
ह. हा..
तेचत
अस आहे अजून बाकीच काय तुमच्याकडे -लोणचं बिंच बनवतात नाही.
हो हो बनवताना झालं तुम्ही बनवताना
हो हो हे काय तेच काम चालू आहेेते कुवरू कौरे कैरे वगैरे आणून फोडून आता बनऊ थोडं थंड झालं का बनवून ठेवलंेते त्याच. हा त्याचा तो लास्तट फोटो मसाला बनवलाय आता थंड झालं का मग टाकेल मी गावाकडन कौरौया घेऊन आली फोडून फोडून त्याला गेलेली गावाला गेली मग ते तिकडून आणल्या तिकडे कशे शेतात भरपूर झाड आहे ना. मी दरवर्षीतीकडनंच आणते.
बर त्या कौरय भारी राहतात.
हम्म तिकडूनचांते दरवर्षी मी छान प्रोग्रेस आहे हो पूर्ण वर्षा आत. आतापर्यंत माझं मागचं लोनचं अजूनपर्यंत आहे.
हम् ते उन्हात नाही वाळवत का?
काय लोनच
ह.
नाही नाही होत ऊनात नाही वाळवत. अशेच फॅनमध्ये वाळवायच्या थोड्याशा वाळवायच्या पण घरी वाळवत नाही पण आता मला उ उशीर म्हणजे मला यायला तिकडूनून यायला त्याला उशीर झाला ना म्हणून मग मी त्या अशा हवेत मध्ये टक. टाकून दिले होते्या हवेशीर
अच्छा.
ग त्या अशा थोड्या कोरड गेल्या पण मग एवढ्या पण कोरड्या नाही अन ऊनात नाही वाळवती त्या ऊनात वाळवले ते किती कडक होईल लोणचं. ते कैरी एकदम ला
हम् हं.
बऱ्याच वाळून गेले आहे येईल वर्षी बघू कसं येत लोणच येईल चांगलंच ये काय ये नाही दिसत तस
ह खूप लेट घातला तुम्ही
मला वि उशीर झाला ना गावाला जायला कधी बोलवत होते ते पण मग माझे मला दुसरं कामच होते ना मग गेली मी लेटच झालं त्याला ते कसं‌‌ जास्त ते गेलं ना. ते या झाडावरचे आंबे पण गळायला लागतात मग आता सुद्धा ह फोडी फोडीमध्येध्येबऱ्याचशा पिवळ्या पिवळ्या फोडी येतात. कुंभकता त्यांनी ओढून काढते बाजूला पिवळ्या आणि जेवढे आहे तेवढ्याच चांगले पण होते. पिकलेल्या काढून घेते बाजूला ते का अशीच खाऊन टाकतील नाही ते असं गोड लोणचं भरायला कामी येईल त्या पिकलेल्या‌‌ श पण
हो.
साध मस्त वाटत पण गावाकडे गेल्यावर असं. दोन तीन दिवस झाले. हम्म असं पण आमचं गावाकडे चांगलं वाटत असही काही नाही. मस्त फ्रेश प ज हा काय आता पाऊस पण तिकडे थोडंफार पाणी असतं विहिरीच त्याच्यावरच बाकीच काही करायचं असल तर त्यांना तो म्हणजे पूर्ण पावसाच्यावरच हे नाही आता पाऊस येईल तेव्हा येईल तेव्हा पुर्ण मग रस्ते बिस्ते बंद होऊन जातात. आतापुर्ण चिखल होत पावसाळ्यामध्ये जायचं म्हंटलं त-
हा ना
हम्म जायला जागा ते मळ्यात राहतात ग गावाकडचे मग ते मळ्यामध्ये जरासा चिखोल असतो सगळा जाऊ आणि पाणी डोंगरावरच पाणी येत असत ना तर तिथं मला एक तोच व्हायला लागत तो त्या नाल्यातुन पाणी व मग नाल्यातून पाण्यातुन जाव लागतो कपड्या वरती धरायचे घालायच पता पच आणि पाय मस्त वाटत मग ते गेलं का तिकडे ते ना वर कपडे धुवायला त्याला छान वाट त अस मस्त पाणी असतं - मज्जेत हे तेच मस्त
एवढी शहरात नाही य तेवढी गावाकडे येते
हम्म मला तर कंटाला आला की मी जाते गावाकडे शेतीकडे बी बघित
गावाकडे इकडं, तिकडं फिरायला भेटतं शहरात नसत कोंडल्या
नाही आम्हीच हि राहिला दि जात तिथलं तिथेच पण तिथेच असं मोकळी जागा आहे ना मग मोकळं मोकळ वाटत सगळं एकदम सिला लय टाईम झालाय हो हो
टाइम झाला ठेवूया. धन्यवाद.